कायं लई वेळ झाला आवाजच येईना मला. पण तसच वाटलत आवाज आला नाही भरपूर वेळ, मी उचलल तरी पण रिंग वाजली उचल्यानंतर ते पेरिंग होत ना, ते प्रोसेसमध्ये दा होया लागलं ते ओप म्हणजे टायमिंग दाखव ना झिरो. मग मला वाटलं आता गेला असं वाटलं मला दोन मिनिटांसाठी घाबरले मी. म्हटलं गेला आता.
मी इकडं हे करते रिंग रिंग रिंग वाजत होतं ना नुसतं.
हा बाकी काय म्हणताय? जेवायचंय अ किटू गेल्या बाहेर फिरायला.
अच्छा!
जेवण करून कुडलं खेळते नुसत्या खोड्या करतेय टीव्ही बंद कर घरात एक त्याला बसू देत नाही त्यामुळे त्याला बाहेर घेऊ जा म्हणत्यात सगळेजण. एक झाली की एक आम्ही बाहेरच हाय घरात कोण बसतच न्हाय. लय खोड्या करत्या आव. खूप हाय, भयानक उखडतय. एक, जाऊदे आता आम्ही येणार आहे तिकडे आता. कुठं आता येत नाही परत आम्ही मे शिवाय मे ला पण नाही शक्यतो पावसाळ्यात लय असत्यात येत नाही अ नाही येणार मग आम्ही त्यावेळेस. जून जुलैलाच म्हणून तर आत्ता थांबतोय ना दोन तीन दिवस.
बरोबर हा तेच की आता रविवारच्याच
हं, नाय नाय उद्या परवा वगैरे चाललंय प्लॅनिंग. नाही ते परवा दिवशी वगैरे, माझ्या पण आत्याचा नवरा वारलाय परवा दिवशी. मी गेलेच नाही आता येता येता बारामतीला जाऊन यावं लागणार आहे मला भेटून.
हा या ना भेटुन.
हा म्हटलं आता गेलं नाही तर मग त्या दिवशीं हा आईच संधीवाताच हायच किव दुखतय सारखं ते काय दुख ते सारखं आता आणि कुरूप झालं आहे आणि पायाला
अ इथे एक अ हॉस्पिटल आहे इकडं.
हां
मग त्यांनी आता ट्रीटमेंट घ घेणार हायत घेतली वाटत तर त्यांना आज अ रिझल्ट सांगतील ते मला. त्यांचं गुडघ्याच सांधे दुखीचच आहे.
हा हा
मग त्यांच्यात फरक पडला की मग पण आपल्या घरच्यांनी घेऊन जात होता हाय का नाय. मग बघूया आपण
आणि तिला आणि ते ह्याच टेन्शन भैयाच ते काय कमी आहे?
आम्ही बघितली होती पण ते नाही एवढे छान दिसत.
मग तेच भैयाच हाय त्याचं सारखं रोजचं आहे बसते टेन्शन घेऊन.
काय ती सून घ्यायचं कुठं व निघून गेले तर.
बघा कि होतच ते म्हंटलं वेळ आली की काय विचार करायच.
जाईल एवढ काय नाय.
हं.. ते आपण म्हणतो तिला आपल माहित नाही काय कशाचं नाही तर कशाच टेनशन डोक्यायला पाहिजे.
तिला वाटत सगळ्यांनी जावं पटकन मग टेन्शन नाही.
की हाय बर काय एक आता हे आपल्या भैया नाही म्हण. तर काय बोलायचं सगळ्यांचं एक एक आहे बघा.
आसल चांगल तर हो म्हणायचं म्हणा.
चांगली हाय अगदी दिसायला वगैरे पण हाय छान. सावळीच हाय नाकीडोळे हाय म्हणजे आईच्या रोहन रोहन तुमची मुलगी मला कशी लागते ना सख्या मावशीच्या मुलाची मुलगी. तसा आईला आहे. मग ति काय मामा मध्ये वारले ते दोन बहिणी आहेत. आई वगैरे कामाला जाऊनच हे करते. भाऊ आणि त्या म्हनजे गरीब पण आहे. बऱ्यापैकी त्यांच त्यांच्या व्यवस्थित.
हा. हा. हा. हां.
मग भैयाला तेच म्हणते. बाहेरची केलं तर. आणि आईला प्रॉब्लेम येते ना बाहेरच्या ल पोरींच. आता घरातले गेले तर हक्कानी. तर मावशी त्यांनी मध्यस्थी होते. म्हणते मावशीमध्ये आपण सांगायचं तिला आधीच. असं कंडिशन हाय आईची. उद्या जर काय वेळ प्रसंगी आला तर तुला करावा लागणार आहे. बाहेरच्या मुलीला आपण म्हणू शकत नाही एवढं फोर्सफुली कर म्हणून. नात्यातले असलेलं. कस शेवटी गप्प असतात.
गपस हा ना. ते पण आहेच.
त्यासाठी माझं चाललंय. पण आता काय भै्याचं डोक काय की बघू की.
बुलवून रेल बसवून असं बोलायचं.
बोलले की आहों वाहिनी. दोन तास बोलले त्याला. किती समजून सांगितलं. त्याच्या डोक्यात काय म्हणणें नात्यातलं नाही करायचं. बघूया आता अजून बाहेयचं आ. ते कसे झालय तिचे वडील वारलेत. तिचे वडील वारल्यामुळे तिला पण स्थळ यायलागलेत आता ती. आपण काय बोललो. तर आता कस असत. बघतो म्हटल तर करायलाच पाहिजे असं नाही बघून परत सांग. असल काय होत नसते. गावाकडे परत मग ते विषय. चर्चेला विषय होत बसतो.
म काय देतो देतो म्हणले दिलं नाही, असं नंतर होतं ना बाकीच पण
मग ते कसं त्यामुळ म्हणतोय त्याला
त्यात आता लग्न सराई आहे ना त्यामुळ त्यांना वाटत की माझ्या पोरच होवो.
आता तिला म्हणले आता बघू मी पण आता इकडे आले ना त्यामुळे मला पण काय जास्त आता दोन दिवस झाले आईशी बोलनच नाही माझं मग आता म्हणलं एकदा फोन करून बोलते जरा तिला मी जाणारच आहे.
हम्म हम्म हम्म.
नाही आता मे मध्ये भैया पण येतो म्हणलाय, मग त्यावेळेस आलं की राहणार ये. आठ दहा दिवस जाऊन येते मग, आत्ताच येत. त्याच्या मित्राचं लग्न ये म्हणून त्याला सुट्टी तिकडे लागणार आहे.
अच्छा!
ते असल की मग जरा बर असतय. म्हणून म्हटलं जाऊ दे, हम्म. मग आत्ता त्यांनी म्हणलाय मे मध्ये जाऊयात राहायला आपण
हो चालते कि तेवढं दोन-तीन दिवस तेवढंच बरं वाटते.
हा सात-आठ दिवस जाऊन राहून यायचं आपलं बघायचं आता आमच शिफ्ट शिफ्टिंगच काय काय होते काय नाही.
आज शिफ्टिंग करावच लागेल की एवढ्या लांबन प्रवास
लांब आहे सोडा रोज मला आत्ता नको वाटलाय आता तिथं ओळखीचे झालेत ओ अजून आता कुठ कुठं नवीन जाऊ परत आणि नवीन हुडकू, हा. परत नवीन ठीकाणी नाही त्या व्हायल्या जायला दीड तास यायला दीड तास लागायलाय. ट्राफिक लई ये आणि मेन म्हणजे मला ते कोरे कोरेगाव पार्क मध्ये भीती वाटते जायला खूप ट्राफिक असतय, हा रात्रीच पार्टीज असत्यात ना मोठ्या हॉटेल्स आहेत सगळे मग काय एवढ्या व्यवस्थित गाड्या चालवत नाही. जां.
हा हा हा.
म्हणून भीती वाटते.
हा मग
हम्म तिच
ट्राय करायचं बघायचं कुठतरी चांगलं मग त्याच्या अलीकड वगैरे राहायचं कुठतरी
नाही आता गेलं तर मग तिकडच बघायला पाहिजे जवळपास कंपनीच्या आता शाळेच्या दृष्टीकोनातनच बघायला पाहिजे त्याच्या शाळेचं पण बघायला पाहिजे ना हम्म, मग आता बघायचं पुढच्या महिना जरा काय आहे नाही. मे जूनच्या वगरैच डोक्यात आलं तर करायचं नाही आलं तर गप्प बसायच.
हम्म.
मी तर काय अजून नाव काढलं नाहीये त्यानी काढलं तर बघू बघूच म्हणते. होय काय तर मग इथं नवीन आल्यावर आपण कसं होतं दोघी होतो काही वाटत नाही दुसऱ्या सोसायटी मध्ये गेले की आणि त्यांनी कोण बोलत नाही एकटे एकटं कसतर आत्ता ह्याला मी मित्र झालेत ते खेळतेत तरी मिळून, दुसरीकडे कुठ आणि ओळख आणि जवळ पण आहे सगळ काही इमर्जन्सी लागल तर घेऊन पण येता येतय.
घेऊन जाय सवय झाली हो. तिथली एरियाची मेन म्हणजे दुसरीकड नाही दम नीघत मला सुद्धा इकड दम नीघत नाही.
ते जायच आता बास. मी ह्याच्या मागे लागलेले त्यावेळेस चल चल करून त्यानी म्हणायच थांब जरा माझ कुठ कुठ झालय त्याच्यावर बघून.
हा मला सुद्धा पाडव्या दिवशी आठवण येत होती पुरण पोळीचा स्वयंपाक कराय लागल्या होत्या. म्हणून तुम्हाला कॉल पण केलता मी म्हणल तुम्ही बिझी होता बहुतेक.
होता किती दिवस हा इथ आल कि नाही होत आओ फोन वर बोलायच
ना मला त्या दिवशी पुरण पोळीचा स्वयंपाक.
कर आणि काय? मज्जा होती आवो मी तर लई आठवण काढते करमत नाही. किती उशीर झाला तर बसायच आपल आपल हक्कान होत कधी बर झालय की म्हणून करत नाही मला कंटाळा आला असू चालायच जेवायच आपण हा ना. अस वाटतय आता त्या ह्यांनी फोन घर विकल आत्ता विकल तेव्हाच विकल असत तर बर झाल असत.
कुठल ओ.
ते ठाकूर विकायला काढलेल ओ. विकल का नाही माहित नाही मला पण तेव्हा काढल असत तर बर झाल असत अस म तेव्हाच घेतल असत मग.
मग कायेतर लगेच घेतल असत तो जर म्हणला असता विकायचय तिथच घेतला तिथच राहिलो असतो कायमच. मग हे आम्हाला तर दुसरीकड रेंट बघायला लागलो तर एकवीस बावीस. तेवीस दाखवाय लागल हो सगळीकडे.
लईच महाग.
पंधरा सोळा तर कुठच भेटना भेटल एक तर ते पण ते सिंगल बिल्डिंगमध्ये. तिथून भकास भकास सगळ मग मी म्हणल नकोच. त्यांना म्हणल त्यापेक्षा इथच रहा म्हणल अजून ह्याला देऊ म्हणल वीस हजार पण मला लांब पडायला लागल ना.
लईच लांब पडत होत आणि इतर वेळी काही नाही पावसा त्यात अपदा होते हो जायचन यायच. हम्म नाही जाऊदे सोडा एकदाच झाल परत आणि होत नाही. एकदा गडबडीत झाल की होऊन जात. हां आणि कुठ वाया जात नाही आज न उद्या आपल्याला आणि कुठ वाटल तर दुसरीकडे घेतल तरी रेंटनी तरी जात.
हे घ्या मग घेतले तुम्हास. जवळ पडतय ना आपल पाच मिनिट अंतरावर जायच यायच लगेच होऊन जातय.
तिथ होऊन जातय मग नंतरण बघायच.
झाल आलोत हिकड तिथन माझ काहीच खरच नसतय. कारण कॉलेजच टायमिंग पण वाढणार आहे आता.
ते पण टायमिंग रात्री सातन आठला सुटायला आणि यायला.
सुटल प्लेसमेंट असल्यामुळ मुलांच प्लेसमेंट चालू होणारयेत ना त्याचे कोऑर्डीनेट. ते सात सात आठ आठ वाजेपर्यंत पण बसाव लागणारय आता सर म्हणले आम्हाला.
ट्राफिक मध्ये अडकले असते ना हाडपसरच्या मग.
मग घरी कधी यायची, स्वयपाक कधी बनवायची, पोरिला वेळ कधी द्यायची, नशीब चांगलंच म्हणायचं, हितं जवळच्या जवळ लेट जरी झालं तरी चालतंय, हितल्या हितं.
उशीर झाला तरी आणि टेन्शन राहत नाही ना, आठ हं, बघत बघत करता येतंय. ते खूपच लांब होतं यायला जायला, ती कशी करते मग तुमची मैत्रीण ओ?
बाहेरच्या कॉलेजमध्ये मला एक घरी यायला आठ वाजल्या.
अरे वा.
पोरगी गेट वर उभं राहून ऐवढं रडाय लागली, मला बघून . मला असं वाटलं की, त्या क्षनात सोडून द्यावं सगळं गोष्टी, पोरीसाठी. लय वाईट वाटलं, लय म्हणजे लय.
नाही ओ, लेकरांना सोडून रहायची सवय नाही ना.
हं, काल पण लय रडाय लागली, द लो डोळे लाल, नाक असं काय सगळे लाल लाल भडक झालं, मला असं वाटलं मारलंय का काय हीला कोणी?
सवय नाही नाव, त्या वेळ झाली की आठवण काढत्यात व लेकरं. त्यांच त्यांना हे जा
दुपार तर कॉलेज करून ये घरी ये घरी ये घरी म्हणते मला, फोन करतेन ये घरी तू, लय वाईट वाटतं त्यावेळेस.
त्यांना सवय लागली आहे ना लेकराना, वेळ तर तेवढं तर राहती, नाही तर कुठं राहतेत ओ लेकरं लहानच आहे की ती, तर कुठे लय मोठी आहे?
चार तारखेला पासन स्कूलला जाणार.
हम्म, परत घरात आणि काय करणार?
मी घरी बसून परत मला बोर व्हायचं.
बोर होतं, नाही नाही, आहे ते चालू ठेवायचं, असंच काय तर झालं की आता मोठी झाली, बघता बघता होऊन जाईल.
त मोठं झालंय जरा.
हम्म, बघता बघता होऊन जातंय, कसे मोठे होतेत कळत पण नाही लेकरं.
नाही, हम्म, आता तर काय, जेव ते मी पण जेवा तुम्ही पण चालते ठेवू का? हो.